कुठे हाय तुम्ही?
हॅलो!
आवाज येतोय बोला.
हो काय मानता सर कुठे? हो येतोय येतोय.
मी चक्कर मारायला आलो होतो. तुम्ही काय करताय?
आम्ही पण झक्करच मारायला आलतो, थोडं राज वगैरे घेतला आम्ही
राज घेतलं का? हा आमचं पण झालं सध्या ते राज घेऊन झालंय.
हा हा.
छान गोष्ट आहे ना काय ती आणि त्यांनी मजा पण येते थोडी थोडी.
हो जेवण केल्यानंतर खाल्लं की, बरं वाटतं.
आणि त्याचा मुकवास तर एवढा छान ये का जर का तुम्ही काही दुसरं काही घेत लेलं असेल, तर मुकवास एवढा चांगला ये की कोणाला काही कळणार पण नाही एवढ
हो तुम्ही सर जास्त तिकडे पुढे लांब गेले नाही ना, कारण की ते
हो हो हो, समजलं मला लांब तर नाही जात मी मी घराजवळच ये. आणि मी असा जवळच थांबतो.
ओके अ आता आपल्याला सर तुम्हाला, समजा आता फार्मसी करताय तुम्ही? हा आणि फार्मसी झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला असं काय प्लॅनिंग वगैरे काय तुमचं?
तस फार्मसी आमच व्हायला तर, अजून चार वर्ष आहेत. अजून तर काही पक्की प्लॅनिंग नाही ये. पण मग एक विचार आहे का? हे जर फंड असेल आपल्याकडे तर आपण होलसेल एजन्सी टाकू, आपल्याकडे गाळा पण रेडी आहे.
हम्म,
आणि जर नसेलच फंड तर, मग आपण जॉब साठी ट्राय करू.
हो ते तर, आहेच आपल्याला ते तर करावंच लागेल की, जॉबसाठी ट्राय वगैरे करावं लागेल अ हा वाट कि एकदा आता माझा तर तोच विषय चालू आहे, जॉब साठी ट्राय करणं चालू आहे. नी झालं सक्सेस तर ठीकच आहे, नाहीतर मग बघूच आपलं हायेच. आपल्याला काही दुसरे कामं कमी नाही आहे त्यापेक्षा असं अ अ मोठ स्वप्न तर बघूनच घेतलंच पाहिजेल, कोणतं तरी.
काही दिवसापूर्वी बोलले होते ती का ती अ कोणत्या तरी कंपनी मध्ये लागायच होत म्हटली स सकाळीच विषय झाला बहुतेक आपला, त्याचं काय झालं तुमचं?
ते आता ते अ सरांचं नाही का? सचिन काका आहे ना आपले त्यांचा मेव्हणा हा त्यांच्याशी हो त्यांच्याशी बोलायचं होतं पण, मग आता त्यांचा काही कॉल लागलेला नाही.
त्यांचा कॉल बिझी लागला का त्यांचा कॉल?
नाही नाही त्यांचे बहुतेक नेटवर्क काहीतरी ऑफ होतंय कदाचित अ ते असतील, बहुतेक जॉब वरती त्याच्यामुळे त्यांना मेसेज वगैरे काही कॉल वगैरे करत ता येत नसेल तिथे पण, मग त्यांनी काही कॉल वगैरे काही री टर्न केलेला नाही मग, त्यांना मी मेसेज टाकून ठेवलेला आहे तसं.
ओके ओके ओके!
आता बघू उद्या परत, एकदा ट्राय करून काय म्हणता काय नाही.
तुम्ही मला सांगू शकता का, कसा सा? अच्छा ठीक आहे ठीक आहे तुम्ही मला सांगू शकता का कशा संदर्भात त जॉब आहे आणि
हा म्या त्यांच्या थ्रू जर म्हणजे ऐका ना तुम्हाला जर त्यांच्या थ्रू जायच असेल ना आणि ते तर तुम्हाला माहितच आहे की जर स्मिता ताई म्हटल्या तर ते खूप मदत करतील तुम्हाला, त्याच्यामुळ तुम्ही तर ट्राय करू शकता जर त्यांच्या थ्रू जायचं सरलं. तर तुमच्याकडे अजून पण संधी आहे की तुम्ही ऑटोमेशन मध्ये खूप काही करू शकता. आणि पुढची जी दुनिया आहे ती ऑटोमेशन वरती चालणारी आहे. ऑटोमेशन म्हणजे माहितीच असेल तुम्हाला की जस जी एखादी गोष्ट जी बिना हुमन बिंगची चालणारी त्याला ऑटोमेशन म्हणता. मग तुम्हाला जर त्याच्यात करिअर म्हणजे पुढे तो सगळ्यात जास्त स्कोप त्याच्यातच येणार आहे. ऑटोमेशन मगे.
अच्छा ऑटोमेशन, समजलं समजलं.
ऑटोमेशनच्या आता जर बघायला गेलं तर कोर्स डायरेक्ट एक लाखा बसून तर दीड लाखार्यंत एक्सपेनसिव्ह आहे खूप
हो. आणि पण त्यामध्ये जॉब पण तसे आहेत ना.
नाही नाही म्हणजे कसं आहे की इंडियामध्येध्ये अजून तेवढं डेव्हलप नाही व्हायलं इंडियामध्ये वॅकन्सीज कमी आहे हो. वेकन्सीज तर आता आहेच पण मग असं म्हणजे जास्त जण कोणी करत नाही ऑटोमेशन मध्ये जास्त तर हो. नाहीये कोणी एम्प्लॉई जास्त नाहीये. त्याच्यामुळे ऑटोमेशनला सॅलरीच सध्या तरी इंडियामध्ये एवढी नाही आहे पण मग जर आपण भविष्याचा विचार केला तर काही दिवसांनी ऑटोमेशन खूप म्हणजे उम्म ऊ सगळीकडे तेच होणार आहे की वुमनची गरज नाही पडली पाहिजे याच हिशेबाने चालणार आहे. त्यामुळ तुमचे दोन्ही काम होऊन जातील ऑटोमेशन मध्ये त्यामुळ मला तरी असं वाटत तुम्ही ऑ ऑटोमेशन. केलं आणि त्याच्यात काही जास्त नाही राहणार तुम्हाला पायथॉन एस्केल आणि बाकीच ते टेक्निकल जे आहे हार्डवेअर बद्दल बद् जस की तुम्ही लॅपटॉप वगैरे घरी ओपन करता कधी कधी त्या बाबतीत राह जॅपटॉप लॅपटॉप मधले किंवा मग सर्व्हर मॅनेज करण असणं चिप्स वगैरे त्याच्याबद्दल थोडी राहील. मी त्यांना क्चुली माझ ज डाटा इंजिनिअरिंग आहे त्या थ्रू बोलत होतो त्यांना ऑटोमेशन मध्ये फक्त डाटा प्रोसेसिंगच एक असत जी पोस्ट असते ती तिच्यासाठी जर काही त्यांनी मला एक्सपिरियन्स देण्यासाठी हेल्प केली तर चांगलंय असं. त्याच्यामुळे आपण त्यांना कॉन्टॅक्ट करतोय. पण मग तुम्ही जर त्यांना म्हटले की ऑटोमेशन मध्ये करायचंय मला गायडन्स द्या.. काय केलं पाहिजेल काही नाही. कुठे करू तुम्ही मला वरती खेसशाल का असं काही वगैरे विचारून घेतलं. ते जर हेल्प करायला रेडी असतील तर तुम्ही ऑटोमेशन मध्ये केलं तर मला असं वाटतं तुम्ही एका दिवसात दहा एक पर्यंत पॅकेज उचलू शकता.
ते काय आहे ना कध आम्ही ऑटोमेशनसाठीठी ट्राय करू पण मग आमच्याकडे पुढे तो ये नाही ना आपली काय म्हणतो आपण आपली त्यामध्ये फीलल्ड नाही ना फीलल्ड आपली फार्मसीमध्येध्ये त्यामुळे आपल्याला फार्मसीमध्येच करिअर आणि फार फार्मसी रिटेड जॉब करायचाय आणि त्यासाठी आपण फार्मसी रिटेड कोर्स करू शकतो.
हम् त्यासाठी तुम्हाला फार्मा कोडिंग आहे.
फार्माकोडिंग अजून खूप प्रकारचे आहे सोर्स कोर्स आहेत.
हम्म् मग त्याच्यातच आता ते नवीन टूल वगैरे आले आहे समजा फार्माकोडिंग
नाही नाही नाही आ. आय टी वगैरे सोडलं नाही त्याच्यामध्ये पणज दुरे पण जॉब्स आहेत पण मग त्यासाठी ते आपल्या शिकासाठी कॉलेज मत असे आणि ते कॉलेज म्हटलं की हॅलो येतोय येतोय.
हो येत.
मी ते कॉलेज म्हटलं की बोला बोला काय म्हणत बोला.
ह. ते फार्म कोडिंग तुम्ही जे म्हनताय ते ठीक आहे पण मग त्याच्यात कसं बाकीच्या फक्त फक्त मग समजा की तुम्ही ए एम आर वगैरे किंवा मग मार्केटिंग म्हणा.
नाही नाही मार्केटिंग आपल्याला जमणारच नाही. त्यामुळे मार्केटिंग कड आपलं लक्षच नाही. एमारथ आपल्यासाठी लांबचाच विषय आपण एक्सपिरियन्स साठीप करू शकतो एक दोन वर्ष पण मग आपल्याला देसाठी हे नाही करायचं एक्सपिरियन्स नाही्यायंय.
हो म तुम्ही मार्केटिंग वगैरे म पण बघू शकता. ते.
ह मित. बघणार तर आहे पण मग आपल्याला पुढे त्यासाठी करिअर नाही बनायचं मार्केटिंग मध्ये किंवा त्याच्यामध्ये प्रोग्रेस नाही करायची आपण फक्त जॉब पुरत मार्केटिंग करू शकतो.
हो.
प्रणो गोविंद कुठे का करते.
प्रणव गोविंदकुटे ते सध्या सिव्हिल इंजिनिअरिंग करत आहे.
ह्. आणि मी तर ऐकलं ते खूप टॉपला आहे त्यांचा पॅनल वगैरे क्लिअर झालाय या वर्षी
नाही नाही ते आता सिव्हिल इंजिनिअरिंग करून असं मोठी कन्स्ट्रक्शन साईड वगैरे चालू करणार आहे.
अ ते मला काहीतरी हे देतय.
हा तेथं मला थोडं ज्ञान देेतय रंगीबिली रंगी. तुम्हाला? अ हो रंगिली. येस यस तुम्हाला आता आहे ना ते रांगोळी वगैरे कसं काढायचं ते सगळं शिकवत आहे. त्यामु तुम्ही आता लाल लाल कलर. ची बांगडी वगैरे ते गाण ते ऐकलेच असते. होतील ना तशा राऊत.
हा हा रांगोळी पण म आपली परफेक्ट नाही रा आपली तिकडे तिकडे रांगोळी पसरल.
मी एस एस एस ती इकडे तिकडे तर पसरलच अस हो. बाकी असं तुम्ही तर मला तरी असं वाटतं की तुम्ही काहीतरी आता सिरियसली घेऊन टाका मनावरती काय चाललं आहे तुमचं काय अभ्यासबिभ्यास आहे का नाही तुम्हाला
अ काय करणारे अभ्यास अभ्यास होतच नाही. आणि या कॉलेजलाच जायचं म्हण होत नाही आमचे टीचरच एवढे हुशार आहेत. का ते काय शिकवतं ते आम्हालाच समजत नाही.
नाही नाही तुम्ही एवढं काही करू नका असं थोडंफार बाहेरून वगैरे
सर तुम्ही सेल टावरच्या एरिया मधून लांब नका जाऊ तुमची रेंज जाऊ राहिली.
आम्ही जा. लांब जात नाही बट तर तुमचा त आवाज आहे ना खूप जास्त य जोऱ्यात त्याच्यामुळे तो डबल च रेकॉर्डेड झाल्यापेक्षा मग आम्ही थोड मेंटेन डीस टन्स वगैरे असं, तर ते माझं असं म्हणणं होतं, तुम्ही ना असं कॉलेज रेग्युलर नाही केलं तरी चालेल, बट तुम्ही त् असे पण ऑल क्लिअर होता. ताचे त्याच्यामुळं, अ तुम्ही एक साईड बाय साईड एखादा कोर्स वगैरे करून घ्या ना सर, काय होतं त्याला.
कोर्स मी ना एक काम करतो, कोर्स बघायला चालू करतो. फार्मा कोडिंगपेक्षा पण दुसरे काही काही चांगले कोर्सेस आहेत मार्केटमध्ये, ते पण बघू आप पण फक्त फार्मा कोडिंगच नाहीये, क्यूसी क्यूए पण आहेत क्यूसी क्यूए तुम्हाला माहित आहे का?
नाही ना सर, थोडं तरी नॉलेज द्या ना त्यात.
बरं ठीक आहे मी तुम्हाला सांगतो, क्यू सी म्हणजे आहे, क्वालिटी अशुरन्स. ऐ सॉरी, क्वालिटी कंट्रोल क्यू सी तर त्यामध्ये आपण टॅबलिट सिरप अजून ऑइंटमेनट. अजून हे, काय म्हणत? लोशन्स. क्रीम्स, लिपस्टिक्स हे सगळे जे कंपनी बनवती, त्याची आपण क्वालिटी चेक करतो. वेरिएबल स्टॅडर्डस नुसार. त्यामध्ये जर ते प्रोडक्ट पास होतील, तर आपण ती बॅच पास करतो. ती बॅच पास झाली का? मग ती मॅन्युफॅक्चरिंग रेडी होते ती रेडी झाली का? मग ती मार्केटला सप्लाय होते.
ओके, सर तुम्ही ते तसं ड्रग्स इन्स्पेक्टर किंवा फॉरेन्सिकमध्येध्ये पण घसू शकतं ना?
हो घुसू शकतो, पण त्यासाठी मला हायर लेवल डिग्री घ्याव लागेल, जस की बी फार्म, आता मला डी फार्ला मी एलिजिबल नाही, त्यासाठी. डी फार्म फक्त
फा डी फॉर्मला मी फक्तय ना याच्यासाठी एलिजिबले अ याच काय म्हणत आपण
डिग्री तर साईड बाय साईड तुम्ही करणार असेल तुम्ही जासं थोडी की डिप्लोमा केला, आणि डिग्री सोडणारे, असं त नाही होणार ना. तुम्ही त डग्री त करराशलच ना प पुर्ण.
डिग्री तर करणारचे आपण. त्यामुळे आपण आपल्याला अभ्यास चालू करावा लागेल. सध्या मी मुहूर्त पाहतोय नाही का, अभ्यासाला, अभ्यास चालू करायला.
ओके ओके, तुमचा मुहूर्त शुभ लागो. तुम्हाला, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर. आता सर माझी झालेल्या, वेळ. जाण्याची घरी तर मी आता, तुमची आज्ञा घेतो, आणि येतो सर.
हो ठीके सर, गुड नाईट.
गुड नाईट.